जा त ह ब हॅलो,
हा, बोला की, वार तेन सुटलेय बघा इकडं पण हा, बसलय टॅक्टर पशी इथं.
हम्म, आमच्या पास वारावीखा पाोस थांबला येत.
अ भारी वाटत असल नाही. चूल ते ना म्हणजे असं स्वयंपाक खोलीतच आहे तुमची.
होय होय.
मग ते चारला का होईना चूल पेटतत.
दाटून आल्याव चुलीपुडे बसायला आता थंडी दिवस जे ते चुलीपुडेच बसते. पावसात भिजून आल्यावर हम्म्. तरीफ.
उभ असते ओ स्वयंपाक खोलीत ज्या खोलीत असं चूल असतें ना त्या खोलीत उब राहते.
ऊब राहते होय थंडी वाजत नाही त्या खोलीत. तू खोलीत उभ असते हो त्यामुळे थंडी वाजत नाही चुलीच्या चुला इस्तू. कायम राहते नाही अन तब्येत बिब्बेत आम्ही लाकड बाहेर कारीुजवत नाही कायम चालूच ठेवत.
हा हा, चालू ठेवत आहे हा हा, तिकड पाऊस जास्त असते थंडी पण तशी हाय.
हम्म, तिकडं नसाल पाऊस एवढा.
इकड पाऊस नाहीच बघा काल तेवढा थोडा झाला.
केस इसकटला मला त्यांचे ते हे करायचं म्हणून ते लावायला नाहीये काय सांगू तुला. हॅलो.
काय पार्लरला जाणाराय?
सेटिंग मारायच चालू अ प्लान चालू आय.
हा हा चाल तय की.
खर ती केस आतापासूनच झाल्यात तुर्या गतीन.
हा हा.
म्हणजे अं किस्त्या डर्माची किस तेल नाय घेतलय.
हा.
आम्ही म्हणजे इस्कटत्यात लगीच.
हा हा.
असं होतंय ग फुकतय लय असं नाय तेल लावलं तर.
थेट पण करून देतात बघा केस.
म -मला स्टेट हाइत खर इस्कटत्यात लगीच. सुळसुळीत आय व त्यामुळं. आणि स्टेट केस मला आवडत नायत. मेन म्हणजे मला ते वाकडी तिकडी आवडत्यात. हम्म.
हा माझा काय बुचडाचा असतय बघा.
हम्म, म -मी पण तेच करतोय हे आमच्या घरातली वरडत्यात. केसवर टांगायच नाय म्हणत्यात वेणीघाला आणि पाठीवर सोड. आमच्या दिदीला सांगा ते हा दिदीला सांगा ते आमच्या. सदानकदा त्यांनी पण सांगतात मी कायम वर टागतोय म्हणत्यात. बुचडा घालायचं नसतंय केसांची वाढ होत नाय. ऐक च्या पार्लर वा ली सांगायलिया केसाच काय
म्हणजे बुचडा घतल्यावर वाढ होत नाय काय?
हा हा, हा हा.
वेणी घाला आणि केस नाय वाडली तर इकड या विचारायला.
नाय मी वेणी घालतिया तस मला सकाळ ची गडबड असतीया शाळेला जायची त्यामुळे मी शाळेत न आल्यावर असं दुपारच किंवा
आता सहा सात वाजता घालायची वेणी, वेणी घालून हातपाय धुऊन मग स्वयंपाकाला बसायचं. हम्म, शाळेतनं आल्यावर एकदा हातपाय धुवायचं फ्रेश व्हायचं आणि डायरेक्ट मग सहा सात वाजता स्वय पाकाला बसायच्या आधीच मग वेणी तेन घालून विचरून तेन बसायच. संध्याकाळच खर मी पावडर तेन काय लावत नाय फक्त टिकली लावतोय. कुठ जायाच नसतंय काय नसतंय कशाला उगं पावडर लावायची घरातल्या घरात.
आवडत्याल की
हम्म, हा हा. माझं एक क्लिप राहत नाय बघा असं बुचड्याला क्लिप लावतुय नाय हम्म
हा मी नाय ती क्लिप तशीच
ताना लक्षात नसतय ग मोडतोय एकाद्या वेळेस दुपारच झोपलो. मग हेनी पण खवळत्यात.
हम्म
हम ते टिकली पाहि ना असं आपल्या डोक्यात पण घुस त्यची शक्यता असत्या नाय झोपेत आणि क्लिप घालून घालून बघा की सारखं असं हे होतंय काय बरं दुख होतय तिथं असं आव्वळ क्लिप तेन असली की
ती पण गोष्ट जास्त प्रमाणात केली नाही हे होतय मी लहानं मला सवय कशी होती केस सोडायची आणि वीडा घालायचा आणि दोन तीन वर्ष हम्म ते आहे अ तर ह केस सडून अशी मला आवायची केस सोडुन किती पर्यंत मी सहावी सातवीपर्यंत तशिच घालत होतो
हा हा लांबड्या केसा ना का छोटी केस होती तेव्हा,
नाही सगळी तशीच नाय
हा, हा
आणि ह ह आणि नंतर वेणी जरी घालायलतो का नाही तरी ते बेल्ट घालायचंच,
हा, हा
ह, त्यामुळे ते बेल्टच वन पडलंय माझ्या डोक्याला,
हा, हा, मला असं हेजी सवय होती माझा पुढचा कट होता
हा
जवळ जवळ पाचवीपासन, कट होता दहावी पर्यंत, होता दहावी बारावीपर्यंत होता. नंतर आमच्या मिस्टराना तसलं आवडत नाही म्हणून मी बंद केलं, मग कट होता आणि ती कट पुढचा आणि वेणी घालायची आणि असं वेनी वन साईड पुढे घ्यायची,
असं कॉलरचा ड्रेस, होता शाळेचा मस्तच वाटायच, तीला पण तसच होत कॉलर आणि कोट होता, ना जीन्स होता आम्हाला सायन्स वाल्यांना.
हम्म मला बि मी पण लहानपणी कट होता पहिलीला नंतर ना ते बदल बदलल. हम्म हम् नाही मग ते नाही पुढं कस मला ते मला नाही आवडत ते पुढं सारखी डोळ्यावर आणि दुसरी हेअर स्टाईल करायलाच यत नाही. हम् मग आमच्या लग्नात मम्मीन तसच कि कट मारली होती मला. हम म्हणजे सगळं तेव्हाभी कट केलता केस मोठी होती अगद लग्नात कापली मी ना.
हा हा व्हीकट कशाला व्ही कट केला की काहीच करता येत नाही. केस सोडायलाच लागते ती.
हा मग तसंच झालं
वेणी पण बसत नाही बुचडा पण बसत नाही त्याचा.
हा तसंच झालं नाही केस मोठी होती नाही त्यामुळं बसत होत त्याचा काय एवढा प्रॉब्लेम हा अ खरं केस पातळ झाले जाऊन जाऊन आता.
ह अजून मुलं बाळं व्हायची बघा अजून पुढं कसं होतंय.
ह मग तोपर्यंत काय मग राहणार
आमचा तर एकच झालं तर पूर्ण केस गेल्यात. टेन्शन एक घ्यायच नाही बघा टेन्शन मला टेन्शनच गेल्यात केसं. मधी जरा बाळ आजारी होत तेव्हा टेन्शन घेतलं होतं. सारख आजारी पडत होता ओ एक महिन्याभर आम्ही त्याला दोन दोन-तीन वेळा ऍडमिट केलत. हम् त्याला अस तापच अंगात मुरला होता.
हा हा चपाती भाक चपाती हायेत दोन-तीन दोनच भाकरी करायचेत हा हा.
ताप अचानकच ताप यायचा. ताप कमी व्हायचा अचानक सकाळी ताप सकाळी औषध घातलं की दुपारपर्यंत कमी असयच आणि चार पाच वाजता आणि ताप यायचा मग तेव्हा औषध घातलं की रा तरी बारापर्यंत आणि गार असयच आणि एक वाजता ताप अस होत होत त्याला हा. त्यावेळेस मग ऍडमिट करून ते जर नॉर्मल झालय सगळं तवा जरा टेन्शन असतयचं.
कुणास ठाऊक काय करत्यात, होय बारकं बाळ आहे ना भ्या वाटत्या. हम्म.
ह त्या वेळेस बघ, मग तवापासन जी गळाय लागली दवाखान्यात ऍडमिट होता त्यावेेळेपासन मग तवा शाळा सगळं कराय लागायचं नै. शाळा तिथं रात्रभर थांबाय घरी यायचं आठ वाजता आत्ती तवा स्वयपाक तेन करून शाळेत यायच्या. शाळेत म्हणतो दवाखान्यात यायच्या.
आज एकादस आज.
मग घरी येऊन आ आवराच तिथनंच अंघोळ तिथंच करत होतो दवाखन्यात. मग साडी नेसलेली असेल की घरला यायचं किंवा डबा घेऊन घरातून जायचं शाळ
हा हा.
शाळा करायची दोन वाजे, अडीच वाजेपर्यंत. तिथून घरी यायचं धुनं, भांडी करायचं घरातलं
अगं ह्यो बाबा बघणार कसा मग मग जाणार बाई तिने कापड आल्या साड्या आ म्हणा चारशे रुपयाला साड्या घेतल्यात ताईसनी, आम्हा दोघीसनी ह ह अगं बाई!
सहा वाजता आणि जायचं दवाखान्यात मग आत्ती तेंव्हा परत येणार दादां
त्या भाऊजीची हा हा बाबांची दुसरी भ्हण हाय तिला दुसरी पुरीसनी तेन असं घेतल्यात म्हणं
लई कणकण याय लागली दोन वेळा त्याला ऍडमिट केले एक सोडून मग पाच सात दिवस तसं
त्यो आता कसा करतोया पिंटू अण्णा सकाळी सांगाय सांगितल उगीच कायपण सांगिल आणि पैसे मागिल
आलोच नाही घरीच आलो नाही मी. ह्यांना पण डबा तुमच तुम्ही आणा म्हटल मी घरीच येत नाही.
ते पाहिजे राहत लोक गाडी काय नाही अगं लहान मुलांना वरणं. कसतरी होतय घरात गमत नाही आओ. काय करायचं सांग? आपल्यालाच बरं नसलं तर खरं ते लहान मुलांना दुखणं सोचतय, आपल्याला सोचत नाही हम्. पुरगीचा मामा आधीच लागतोय म्हटलं उचलून न्यायला. हम्म.
चारताना टीव्ही तेन दाखवतोय संध्याकाळचं
मालिका लागलेली असत्या, मालिका बघत बघत चारतोय मग.
हा हा. कापड घेतल्यात अगं अशोक रावची. ते काय मम्मे. हा. नाही ह हे. अ उलट माणस बघून ताव येतोय बाई ह
नाही बघा. लई दमवाला आज, म्हणून म्हटले हेना न जावायला घरी.
हा. होय. ते ते पण हा
तो हेना फोन केल्यावर हेनी येऊन त्याला घेऊन आलीत घरी.
हा. हा हा.
ती साठी कशाला गाडी घेऊन बोलवायचं. पहिलाच पेट्रोल मिळना झालेय. आमच्या इथ पेट्रोलचे अजून बांब आहे आओ.
आमच्या इथं नाही, मिळालं आता.
अजून तसचय बघा. आ.
हम्म हम्म, आमच्या इकडे हाय पेट्रोल सोडा.
हम्म, आणि डिझेल तर मिळतच नाही. डिझेललाय ना, सात त वाजता जातेत बघा. दहा वाजता ते नंबर येतो. असच नबरला थांबाय लागते.
अरे बाबा ह ह.
डिझेल एक मिळत नाय, टायमावर.
झालंय बघा ते.
बर बर, ठेव ठेव.
हॅलो.
हॅलो. हॅलो. हॅलो.